काय करू ऱ्हाय
हाय मी बशेले.
हम्म, हम्म, चला म्हंटलं, दाजीला फोन करू. काय नाही बसले होते.
काम काय, तांबट्या लावायच्या.
हम् हम.
ते चालू ये ड्रिचिंग हे. आ?
एखंदा प्लॉट लावला का नई?
लावल्या सगळ्या लावल्या ना.
हा का. पावलेच नाही आजून.
हम्म. कधी लावणार ये.
आणि आता पाऊ गुरवारी लाऊन.
हम्म आमचे काल लावल्या.
किती दिवसात झालं?
तो एक ड्रिचिंग झाली, प-परवाच्या आणि तेरावाच्या दिवशी एक ड्रिचिंग झाली.
माय किती काडी लावली?
अ सववा बीग वाटत आधीची.
हम.
काल लावली ती, दोन बिघे लावली.
हम्म हम्म. कोणतं आर्यमानच लावलं का?
यक आर्यमान आणि एक शाऊ आहे.
आदी शाऊ येती
हा.
हि बुवा असं.
आधी लावेल शाऊ लावली.
हम् हम्.
चे आर्यमान लावली.
शाऊला मार्केट वर राहत ना.
हम्म, त्याच्यामुळच मंग म्हण
हम्म.
शाऊची लाव असं चांगली व्हती वाटत तिथं, ना मंग लावली.
हा हा हा.
हम्म. एकशे आठ लावणार होते दुसऱ्या ह्याच्यात पण मंग म्हण रोपं भेटतं न्हवत. आर्यामानस दिली लावून. आ तर हम्म आता रोपयच जास्त शॉर्टेज झालंय ना. पाऊस नई पाऊस नई कमी टाकेल होते नर्सरीमध्ये आणि आता मग पाऊस झाल्यावर टाकले.
हम्म.
हम्म. इथली पण ये ना आठ एक दिवस तरी म्हणे रोप देतो, अजूनही नसती लावली मग. पण परत फोन केला नई.
माला भेटत होते. एकशे अडतीसच लावायची होती मला बी पण दोन तीन जण म्हणली आणि त्याला वाढ नई ऱ्हात तेवढी खास म्हणजे वाढ भरपूर राहती. पण जादा दिवस नई चालतं बा असं. हम्म... त्याच्यामुळे कॅन्सल केली मग हा. आर्यमानच लावायची हा.
हम्म हम्म. त्याचं कसं मालयी निघतोय अन.
हम्म आपल्याला आवरायचे नीघाला पाहिजे ना. मग ज्यादा दिवस चालली म्हणजे मग हा. जास्त दिवस चालले म्हणजे कमी जादा भावामध्ये होऊन जात.
हा तेच ना.
हम्मम. तु प का.
नवीन वराड आहे का जायचं नाही.
नवीन चांगली मध्ये व्हरायटी ती मार्केट ला चांगली चालती.
हा पण मंग, आपल्याला त्याच नॉलेज नाही काय चुक. गेला का गेला अस.
काबत असं असं करत म्ह ना.
हा.
मस्त चांगली वरायटी पण मग. या चालला पाहिजे बघ आज. आपण पाईला नाही स प्रत्यक्षच्या मग कायली मग लागला होता आणि दोघं तेिकही ना त्यांच्या काय एवढ्या खास चालल्या नवत्या आणि विठ्ठल नाही लागल होते पण ते. हो म्हणे, अरे त्यांच त़ो प्लॉट लवकर खराब होऊन गेला.
हा
आर्य माणसा चांगला राहायला. विठल नि पाडी जला सल त्यां लागल हो. हम्म या वर्ष. म मिळावेलो न श आठाईनी मिळावेल. हम्म. सईज फुगून बिघून चांगली राहते टनक टणा राहतो पण मंग. विषय जादा दिवस चालायच.
हम्म तशी अरे म्हणजे जास्त दिवस चालती मालही चांगला निघतोय.
हम्म्म. जात. एवढं माल बारीक पडत लवकर नाहीतर बाकी चालायला पण चालत. अजून बालविकास काय?
हा डाळीन चांगलं आहे ना चांगलं आहे हम्म.
किती दिवसात येईल खायलं.
तेच नाही माहिती आव आमला.
हम्म.
विचलच ना अजून किती दिवसात ते.
हम्म. हम्म.
कारले वगैरे ला चांगलीये.
कारली किती लागली.
कारली अडीच पेटी लाविले.
मागस फेक ठरवता का?
हा बाग तोडेल ना मागच्या वर्षीय.
हम्म. हम्म.
मग त्याच्यातच दिलीये लावून.
पेपर टाकिलेत ओपण.
पेपर टाकीले.
हम्म हम्म. हारलेला राहिल आमददा मार्केट कारण लोकं ना जास्त धोडक्या भोपळे जादा वळेले. मिरची का कारण बर प कमी अस.
आता इथं नवीन संजना नाही का बंड मामाची येताना. त्यांनी आम्ही आता जाता प्लॉट पाहायचा. आत्ता लावेले भोपळे इतके भारी होते आणि आता नुसते. ते पानं पिवळे पडून गेले त्याची का बरं काय माहिती?
चालतंय मोठे डेस झाला असेल.
हम्म काय माहित.
खलि त्या मुलीलाय ना ते गावठी भाषेत. गावठी भाषेमध्ये बटाटा रोग झाला, बटाट्या मुलीला ना बटाट्या सारखा ते
हा हा. आ इतकं भारी आधी आणि आम्ही काल आलो ना आता पान डायरेक्ट अशी पिवळे पडून गेले नुसते. हम्म.
या वर्षी तेच प्रॉब्लेम ज्यादा येणार.
हम्म आले आले.
किती मिनटं झाले. मग वांग्याच बर त काय रेसिबी बेसिबी सांग मला काही. कशी बनवायची, कशी खायची? वांग्याशी भर तशी काही वांग्याच भरीत. हा हा.
वांग्याच भरताच आता कशी, जशी तुम्हाले येती तशीच मला येती.
मा माला खायचं माहिती बंग तू पण सांग म्हणजे बघा ऐकणारला पुढं जाऊन लेखन द्या रेकॉर्डिंगला गेलो बंग.
हा हाना.
काय नाही ब मालने माहिती जास्त हंम. मला नाही एवढं माहिती ओ. मग
मग आता जे त्याचे रिजेक्ट करून टाकतील ना अपला हा. मग आपलं आता याच्या नंतर काय असं रमज बोलण होईल.
मग परत रिजेक्ट होऊन जाईल.
काल रिजेक्ट वी.
सर्व टिकत्या बरोबर.
हा सर्दी आणि ते झालं होतं अहो. घासा पण दुखायचा, ‌आता आवाजच चेंज झालाय. तुमची बरी आहे ना?
हात
आं?
मी कायम ओके राहतो.
हा हा ना.
बर. बाकी दुसरं काय अजून? हा.
दुसरं काही नाही आता हेच कामायचं चालू आहे आता.
हा तेसत काय चांली काच काय.
कांदे चांगले ना.
हा तिथं ते. किती झाले?
हा विकत दोन तीन ट्रॉल्या भरतील.
मोठे आहे का?
नाही येव लहान ललेट्रॉले न ते.
ती नेमकी काढल्या काढल्याय ना.
हम्म.
काढल्या काढल्या त्यांनी पिकं पण ते भरलं तेहतीस क्विंटल कांदे निले. नऊशे रुप- पहिले आहे. मग काहीच नाही.
आम्ही काढलंय काढलं त्यांच साधारणतः. साठ एक क्विंटल विकले काढले काढल्याच.
आ?
बर चल कर बंद जाऊ दे चल.
नाही नाही टाईम आहे अजून थांबा थांबा. दोन एक मिनिटं, दोन मिनटा साठी काय.
हम्म हम्म. आम्ही इथले असं किती? बावीशे तेवीसशे जाते ना.
हम्म त्यादिवशी चोवीसशे गेलं होत.
हम्म.
न एक बावीसशे की बावीसशेन गेलत आता परवाच्या दिवशी.
हम् हम..
हम्म, चांगलं जात आहे.
हम्म. आता आमची आता काढले ना लई खराब निघाले. आमचीही खराब झाली होती, कुत्रे बसलं होत ना तेवढी. नाही आम्ही नसती केले, अजून पण ते कुत्रे खराब बसले आणि ते कुत्रे लईच खराब झाले मग. तसंमुळ मग अजून भरलं आमची एक ट्रॉली. हम्म.
लै खराब झाले.
न नाही नाही म्हणजे अर्धे जेवढं कुत्रं बसवल होतं ना. तेवढं जास्त का खराब झालं होत.
हम्म हम्म.
हम्म निघतील आता खराब आहेत कांदे वाळत घातले, ‌आता ते पाच सहा क्विंटल निघतील. इकडे एक ट्रॉली भरल आणि चौदा पंधरा‌‌ दिवसात.
अहो.
हम्म. पाठीमाग चुलत्यानं केलंय ना फनची लईच लईच खराब निगू राहिली अस.
नाही आमचे नाही आओ.
नाही ना.
बरं झालंय चला.
मग चला.
हा.
हम्म.